हॅलो, हा येतोय आवाज? हो येतोय, येतोय.
हो, हो तुमचा पण येतोय आवाज.
हो नमस्कार काय आजचा आजच्या दिवस दिनविशेष काय म्हणताय, ठीक-ठीक चाललाय कामाचा थोडा प्रेशर आहे.
हो सॉल, आ सॉल.
ह सहल ओके छान विषय घेतला हो हो सहल हा विषय खूप जिवारी आणि जिवा्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि प्रत्येकाच्या अगदी जवळचा विषय आहे.
तो महत्वाचा विषय म्ह लहान मुलांपासून ते मोठ्या
नक्कीच नक्कीच नक्कीच पाहिजेच थोड रिफ्रेशमेंट हा प्रकार हवा आणि ते खास करून आपल्या खास मित्रांसोबत जर झाली तर तो दुग्ध शर्खराही योग असतो, पण काही लोकां काही मी मित्राच्या मुळे तो कधी कधी प्लॅन फिस्कटतो आपला.
हो प्लॅन बनवतानाच एवढे नाकी नव
शंभर टक्के, शंभर टक्के.
जाई जाई जाई जाई परत ते सुरू सुरुवातीला झालेले असत ते नंतर हळूहळू टू पंधरा असे
पंधरा अगदी अगदी बरोबर अगदी बरोबर जातात हो हो हो पण ते जो तया ऑर्गनायझर असतो त्याच्या नाकी नऊ आलेली असतात कारण ते प्रत्येकाच त्या कॉन्ट्र्रीब्युशन जमा करणं त्याच्यानंतर त्याचं नियोजन करणं नियोजन करून सहलीच्या दिवशी सगळ्यांना एक एकत्र जमवून त्यांना एकत्र घेऊन जाणं हे हॅलो आवाज हा येतोय.
हा येतोय येतोय हा बोला ना आता येतोय आवाज बोला
हा हा म्हणजे अ होत कसं जो सगळं नियोजन करतो, त्याच्या नाकीनऊ येतं ते नियोजन करणं त्याच्यानंतर सगळं
हो सर्व प पैशांची देवाण- घेवाण करणं
घेवाण करणं पुढचं नि नियोजन सांभाळणं वगैरे सगळं
तेच होत आहे ना आणि मग मी पण करतोय अरेंज कधी कधी तर मला अनुभव जास्त आहे हा हा कारण तर एकदा प्लन बनला सहलीचा तर तो प्लान मग कॅन्सल करू शकत नाही.
नाही नाही नाही अगदीच नाही.
म्हणजे जर प्लान झाला आणि तो कंप्लीट होईपर्यंत तर शिव्या खायच्याच असतात सर्व मित्रांच्या आणि नाही झालं तर त्याच्यापेक्षा जास्त
त्याच्यापेक्षा जास्त असतं
हो
हो ते आहे प्रत्येकाचे अ रुसवे सांभाळत सांभाळत आपल्याला तो प्लॅन यशस्वी करावाच लागतो. पण चांगलं असतं एक गेल्यानंतर अनुभव वेगळा असतो, जाईपर्यंतचा अनुभव वेगळा असतो. तिथे पो वेगळं हा टवटवीत पणा येतो. माणूस प्रत्येक माणूस एक ह्या आताच्या धकाधकीच्या आयुष्यात खूपच थकलेला असतो. मानसिक दृष्ट्या तर खूपच थकतो. शारीरिक पेक्षा. कामाचा प्रेशर असतो. त्याच्यानंतर घरातलं का प्रेशर.
हो आणि मन रमतं ना, दुसरकडे आपण एक वेगळं वेगळं ठिकाण असतं.
ठिकाण असत, हो. निसर्ग असतो. रिलॅक्स होतो माणूस. त्यामुळे काय एवढं हे नाही वाटत. दगदग नाही वाटत. आणि जाऊन आल्यानंतर बरं वाटत जरा. पून्हा कामाची नवीन उमेद मिळते.
नवीन उमेद मिळे, आणि आयुष्याभर पुढे कामच करायचं हो, आपल्याला. ते कोणाला चुकलं नाहीये. स सर्वांनाय. फक्त एवढंच की, त्यातूनच वेळ काढून कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात. गेलं तर बर वाटत. तर त्या बाबतीत आपलं कोक कोकण जरा चांगलंच हे ये. नशिबवाणे. म्हणजे बाहेरची जी मराठवाडा किंवा नागपूर तिकडची लोक पण म्हणजे मित्र वगैरे मंडळी बोलतात. आम्ही कोकणात येतो फिरायला.
हो.
असे म्हणतात. आणि बोलतात की तुम्ही कधी जाणार कोकणात तर आम्हाला सांगा. आम्ही पण येतो. असे म्हणजे मित्र मंडळी वगैरे. हो.
आवडन. आपली आपली संस्कृती आपलं जेवण. पण आपलं इथली पद्धत तशी असते ती. हो.
नद्या
नद्या हो.
म्हणजे नदीमध्ये एकदा गेलं की, बोकळायला मिळतं. भर
कोणाचं हे लिमिटेशन नसतं. बाहेर या, बाहेर या म्हणून.
नाही नाही अजिबात.
वेळेचं बंधन नसतं. किती वेळ मनसोक्त डुबा, नाही त
त आम्ही आता आम्हीच बघा ना, आम्ही लहान पणी आम्ही जायचो तो वडील आमची काठी घेऊन यायचे. मग आम्ही बाहेर पडायचो. आता आम्ही आमच्या मुलांना सांगतोय. चला बाहेर. म्हणजे कसं हाये. रंपरागत चालूच
हो काळजी असते ती. कारण कुठे तुम्ही जास्त वेळ पाण्यात राहिलात. काय झालं. सर्दी खोकला झाला तर ते आई वडलांनाच काढावं लागत.
हो नाही म्हणजे ते म्हणजे ती परिस्थिती आता आपल्याला कळते.
हो हो. ते हायेच ते हायेच.
म्हणजे तेव्हा आपल्याला चुकीचं वाटत होतं. हे काय बाबा सारखे मागे लागलेलेयत.
नाही ते त्यांच्या जागी बरोबर होते. छान वाटतं गावाला. म्हणजे आपल्या निसर्गात गेलं की, काही लोक आता आणि संहलंस काही लोक सहलीचा आनंद घेतात. पण काही लोक सहलीच्या नावाखाली बरच काही करतात, त्यामुळे जरा खूप अं ते विदारक चित्र निर्माण झालेलं आहे सध्या. सहल म्हटली कि लोक निसर्गाच्या सानिध्यात जाऊन येत्या म अ बाटल्या म्हणा किंवा प्लास्टिक हे ते सगळं असं घाण करून येतात.
बरोबर ते खरयं निसर्गाची वाट लावायची नही, निसर्गाचा
म्हणजे आनंद घ्या, हा आस्वाद घ्या तुम्हाला जे काय करायचंय ते एका म घरी किंवा खोलीत या काय करायचं मर्याद पण ना करा, हा. आणि कधी -कधी ते अतिरेक पण होतो कि सहलीला गेले, की कुठे पण कड्या का परत अंदाज येत नाही.
तेच असतं ना म्हणजे तो मं जो आपला अल अं ऑर्गनाइज करतो मॅनेज करतो, त्याला खूप जपावं लागत प्रत्येकाला.
लागतं प्रत्येकाला. प्रत्येकाची काळजी घेऊन, ते माणूस सुखरूप एकदा घरी पोहोचले की तो सुटला. नाहीतर अं हं, ह सहलीला जाणारे सा -साय साईडला राहतात आणि विचारात तोच वरडला जातो सगळ्या ह्याच्या
हो तेच होतं ना म तुम्हाला कुठे जायला आवडेल?
मला तसं तरच नेहमीच सर कोकणातच नाही आपण
ते तर आहेच कोकणात आपल्याला तेच आहे, कोकणातच जायला पण प्रॉब्लेम हा आहे तो कि सुट्ट्यांचा प्रॉब्लेम, तेच
आता सध्या हिरवगार झालेलं आहे वातावरण.
हो, हो गावी पण आता मस्त ह्या पावसा, पावसाळ्यामध्ये गेलं तर बरं एकदम मस्त वाटेल.
त रायगड, रायगड क्रॉस केला की तुमचा पूर्ण पट्टा चालू होतो. आणि तो हिरवा गार पट्टा शेवटपर्यंत म्हणजे जि जिथपर्यंत हिरवळ पा- पाणी आहे त तिथपर्यंत हिरवळ ये ते.
हो आणि मग ज त्याच्यामुळे म्हणे मजा पण खूप येते.
खूप येते हो, झरे उमळलेले असतात नद्या छोट्या, छोट्या त्या नद्या तयार ओळ, ओळांना पाणी आलेलं असत जे उन्हाळ्यात भाकास झालेलं असतं, तो निसर्ग पुन्हा बारावीला, बहेराला बहरतो आणि ते बघायला खूप छान वाटतं.
हो म्हणजे मस्त एकदम हिरवगार सगळे पान टवटवीत नवीन पालवी फुटलेली असते प्रत्येकाला. जे उन्हाळ्यामध्ये ओसाड वाटलेलं असतं ते स
ते, तेच बस बर ना
असं म्हणू पहिला ते सिमेंटचं जंगल झा
नक्की हो ना, पावलं- पावली तुम्हाला सिमेंटच दिसते काय दिसणार सागं?
तेच ना.
आण आता गावाकडे पण अं काही त्याची पुनवृत्ती होत चाललेलीच आहे. ती तेच चाललंय परत.
हो आता तेच आता विकासाच्या नावाखाली तेच चालू आहे. आता
सगळीकडे सहलीला जायचं ते पण सांभाळूनच जावं लागतं. तीथं कुठला आपण जातोय तिथं- तिथला प्र तो प्रदेश व्यवस्थित आहे.
हो आता प्रवास पण तसाच झालेला आहे. आता रोज बघाव लागतं.
नक्कीच
मग या कधीतरी कोकणात तुम्ही पण. तुमचं गाव कोणतं? अरे वा! सावंतवाडी ना आमचं सिंधुदुर्ग खारेपाटण.
खारेपटण हा मग कणकवलीच्या आसपासच आहात. तुम्ही तुमच्याकडे तर उलट हा फोंडा घाट लागतो खारेपटणात ना
हम ह ह हो
हो तो तर मस्तच हे छान आहे.
हो आम्हाला गगनबावडा घाट लेट लागतो. कधी कधी
हो हो तुम्हाला दोन्ही पण आहेत ना ते. गगनबावडा पण गगनबावडा पण मस्त वाटत ते छान! एकदम.
एक राजापूर मार्ग असा आहे.
हा हा हा चांगलंय छान आहे. हिरवागार वातावरण पण मग गणपतीला वगैरे असता की नाही काही?
हो गणपतीला असत ना गावी आता पालखी वगैरे असते.
हा हा हा हा
आता मार्च मध्ये.
ओके होळीला हा हा छान
पालखीवर नाचवतात. चांगले सात दिवस सपता असतो.
छान वाटत ते सात दिवस कधी संपून जातात तेच कळत नाही.
गावावरून यावसच वाटत नाही. इकडे मुंबईला हो तेच होत ते तो एक काळ आणि गणपतीचा एक
गणपतीचा ऐका खूप सुखाचा असतो. खुप सुखाचे दिवस जातात. प्रत्येक प्रत्येक गा घरोघरी सगळी लोक आलेली असतात. गाव भरलेला वाटत. आणि नंतर सण सण वगैरे संपले की? अ सगळं गाव खाली
हो गाव खाली होत होत. तेच होत ना मग कसे वाटते? हुरहुर वाटते.
हम्म हम्
या जायचं की नाही?
ह्यावेेळी पावसात कुठे सहल काढताय तुम्ही?
अ बघूया आता? पाऊस तर बघू आता कुठे ते काढू?
पाऊस पाऊसच गायब झालाय. पाच दिवस पडलाय आणि आता परत चालू होईल तेव्हा? लोक बाहेर निघतील.
हो
पण शक्यतो पाऊस चांगला व्हावा अशी अपेक्षा आहे.
हो हो हो हो, चालेल चालेल. चला मग मी क माझं बोलणं संपवतो. ठीक आहे नंतर आपण बघू ओके, चला धन्यवाद हा.